हॅलो
हा आवाज येतय ना काय म्हणता जेवल्यात
आवाज होता हो जेवायच अजून जेवायचं फक्त बाकी आहे तुमचं झालं जेवण
ब छोटा उठला नाही आता चाल घरी कुक लावला भाताचा हम् हम्म मी त्याला घेऊन आले
म्हणजे आता मुलाला आणलं मुलगा लहान आहे का
नाही तो सातवीला आहे
हा म्हणजे मुलाला सोडलेत का शाळेमध्ये मग
त्याला घेऊन आले आणि छोटा आहे त्याला सोडून आले
मुलाची म्हणजे मोठ्याची सकाळची शाळा आहे
हा मोठे आमच्या इथे सातवी पासून दहावी पर्यंत सकाळी आहे ती
के लहान मुलांची दुपारी
हा प्ले ग्रुप वगैरे मध्येच आहे परत नंतर अ पहिली पाासून सहावीपर्यंत दुपारी
दुपारी आपल्या वेळेला तेवढं नव्हतं म्हणजे सकाळची शाळा तर मला वाटत पहिली तेच होती सकाळची होती आणि पाचवी ते दहावी दुपारच्या हा म्हणजे दहा किं म्हणजे पावणे बाराला भरायची शाळा आमची ते साडेपाच पर्यंत होतील
हम हम नाही आमची पण अस आमची साडे अकराला भरायची पाच वाजता सुतायची
अच् तुम्हाला आत्ताच्या शाळांमध्ये आणि आधीच्या शाळांमध्ये काय फरक वाटतो
आता आता कसं माहिती आहे आपल्या वेळेला शिक्षक असे होते की आपलं त्यांचं त्यांचं नातं आपलं खूप छान वाटायचं का असेल तरी आपण त्यांना विचारायचो आणि आता फक्त हेसं जास्त अभ्यासापुरत आहे
पण जास्त करून शिक्षण शिक्षक लोकांच पण जास्त म्हणजे आता मग बघण्यापैकी तरी मोबाईलचा वापर
हा त्यांच मोबाईलच तेच न हाण आपण कस काही एक नस असेल तर आपण टीचर शिक्षकांना विचारायचो
आणि सोशल मीडिया नस त्यामुळ शिक्षक लोकांना कस आपण अ कधीतरी म्हणजे जर जवळपास कोणी राहत असेल तर घरी पण जाऊन आपण विचार विचारू शकत होतो. नायतर मग जे काय असेल ते शाळेत पण आणि जास् म्हणजे ज्यादा क्लास
क्लास हं एक्स्ट्रा क्लास हो नाय पण कसं आधीचे शिक्षक खूप म्हणजे ब समजून घेणारे पण होते आता कसे
हो म्हणजे परिस्थितीनुसार समजून घेणारे एखाद्या आणि हुशार व्यक्तीकडे म्हणजे मुलांकड म्हणजे जास्त लक्ष पण होत तसच अ जी मुलं अभ्यास नाय करत त्या लोकांना पण वेगळ्या पद्धतीने समज
हा काही ना काहीतरी टिप्स सांगायचे की असं करा तसं करा हा
अभ्यास कसही
करून घ्यायच घ्यायचे आणि आता कसं आपल्याला सोश ह्याच्या गुगल वगैरे सर्च केलं तरी आपल्याला काही मिळ हवी इथे माहिती मिळते. शिक्षक लोक काय म्हणतात हा तुम्हाला नाय समजलं तरी गुगल वर सर्च मारलं तरी चालेल.
म ते गुगल आहे किंवा आता युट्यूब वर पण क्लासेस आहेत चालू
हो आहेत आहेत. तेही तेच करतात नाय काय कळलं की गुगलवर सर्च करून
ते आणि आपल्यावेळेस म्हणजे शिक्षक लोक पण मला वाटते जास्त असे म्हणजे स्ट्रिक पण होते. कडक शिस्तीचे होते प्रत्येक गोष्टी मध्ये अ आणि मा आणि मारलं वगैरे तरी सुद्धा एवढं काय वाटायचं नाही शिक्षक लोकांनी मारलं केलं तरी आताची मुलं त्या पद्धती ची जरा नाजूकच आहे म्हणजे पालक पण तशे आहेत पालकच येत.
हम्म लगेच जाऊन सांगतात की असं हा हूं पण आप आपलं हे पण विचार कराय पाहिजे ना आपली मुलं पण कुठेतरी चुकत असतील हा कुठेतरी असं असेल ना आपली मुलं चुकतायेत म्हणून मारतात असंही विचार करायला पाहिजे ना
ते आहेच आणि जुनी शिक्षक लोक वेगळी होती आधीची त्यानं चा भर पूर्ण श एखादा मुलगा चांगला घडलाच पाहिजे एखादा विद्यार्थी चांगला घडला पाहीजे आणि त्यांच्या वेळेसी पोर म्हणजे आता पण बऱ्याच चांगल्या चांगल्या पोस्टवर येत म्हणजे नगर परिषदची शाळा सुद्धा म्हणा किंवा हा ते लोक म्हणजे ती पोर आता म्हणजे काही जण म्हणतात न की आता मुख्यमंत्री झालेले होते किंवा ते सगळे जिल्हा परिषद शाळेतले होते आधीचे होते.
हो.
तस शिक्षण होत आता मराठी
होत आता ते जस्ट शिक्षण म्हणून आहे ते हा शिकवायचं म्हणून आपल्यामध्ये चालू आहे म्हणून शिक ते अस कॉलेज मिळालं पहिजे त्याल्याची मी ती म्हणजे सगळी काय एवढं हे नायये
आणि कॉम्पिटिशन पण कशा वाढल्यात शाळेनंच्या पण
हो हो त्याच्यामुळे जास्त
रेंज रेंज मध्ये हा तेच ना म्हणजे आपला नुसतं प मध्ये मध्ये थो थोडा ब्रेक हो
कट होत ब्रेक होतोय का हा चालेलं.
हा म्हणजे आधीच ट्युशन वगैरे आपण एवढ्या जास्त लावत पण नव्हतो जे काय आहे ते शाळेमध्ये शिक म्हणजे जास्त शिकवलं जायचं आत
हो हो आता आणि आता कसे शिक्षक ओरडतात तात्पुरते हा लागतात आणि जरी तेव्हा कसे आपलं आपल्या कुठे कमी पडत असेल तर आपल्या पालकांना बोलवायचे सांगायची का अस प्रॉब्लेम आहे हे जर का आता सध्या कसं आहे ह आता तुम्हाला नाही तर मग सोडून देतात विषय असं पण आहेच
हा म्हणजे एवढं त्यांना काहीच नाही पडलेलं आता मुलं शिकतात नाही शिकत काही पडलेलं नाहीये आधीचे म्हणजे आ आमच्या पण सर लोक वगैरे कस ना अ जे स्पोर्ट्सचे सर होते तर तुला हे येतं तू हे करू शक आणि तू यायलाच पाहिजे असं तुला यायलाच े तुला यायलाच पाहिजे वगैरे अस करून आणि पालकांना ण समजून सांगून की नाही तुमच्या मुमध्ये टॅलेंट आहे त्याला करू द्या आम्ही आहोत सपोर्टला आम्ही सगळं शिकवतो आम्ही करतो
आता काय करत शिक्षक नाही मुलं लक्ष देत मग सोडून देतात मग असं बलात नाही की तुम्ही कराच की काय असं नाही
आणि आधीच कस हा म्हणजे काही वेळेला कसं आई वडील थोडेफार कमी शिकलेला अस ते सगळं शिक्षकांवर सोडून द्यायचे आमचा मुलगा दिलाय तुमच्या हात ते तुम्ही बघा त्याला मारा नाही तर तुम्ही त्याला काही करा
ह पण त्याला शिकवा असं पण होतं हो पण तो चांगला शिकला पाहिजे असं होतं आता नाही
आताचेे पालक लो जरा जास्तच पॉझिटिव्ह आहेत मुलांच्या बा
हो काही ठिकाणी कसं काय काय शिक्षक अति पण करतात त्याच्यामुळे अडसायला पण हवंय. काय काय ठिकाणी शिक्षक मारतात पण्.
आधीचे आपल्या म्हणजे वेळेचे जे शिक्षक होते ते वेगळेच होते. ते ना म्हणजे ते मारायचे पण ते. प काहीत कारण अस प्र. म्हणजे मारून त्यांना ते स्वतःला पण रड म्हणजे काही. शिक्कांच्या डोळ्यात पण पाणी घयं स्वतः पण कधी कधी. गदी लडायचं की बाबा मग ते नंतर स्वतःहून बोलवून घेणार आणि मग. कुठ तर एखाद भले ते पार्ले जी चॉकलेट असेल पण ते देत. आणि मग मग आपल्याला कस चॉकलेट वगैरे मिळा. पण खुश ठीक आहे चला सर परत आपल्याला हे केलंय.
असं हे खेळत नाही.
असं होत.
असं होतं आता नाही आता कसं आणि आता जास्त शिक्षक पॅरेंट्स रच सोडतात. तुमचा निर्णय तुम्ही बोलायला असं केलं करा तर आम्ही तसं करण असं आहे.
मताच ना आधी सारखा कुठल्याच गोष्टी राहिल्या नाहीय. आणि सहल वगैरे पण काढायचे. काय मुलांना दाखवायचंय आणि मग परिस्थितीनुसार ते फी वगैरे घ्यायचे आता कस झाल्यानुस. सग्या गोष्टीची महागाई वाढली आहे काही शाळमध्ये. क्षणापेक्षा जास्त पैसा आहे.
पैसा होते पैसाच जास्त हे क हवं ते करायचे.
मला वाटतें अ. कॉलेज व असतोपर्यंत तरी लाख रुपये सुद्धा गेले नसते शाळेला. आता लहान मुलांना फक्त नर्सरीला वगैरे जरी घालायचं म्हणलं. तरी सुद्धा पन्नास साठ हजार रुपये आरामात घेत. आणि काय नसतं काय शिकवतात शाळेमध्ये टिफिनमध्ये तुम्ही आपल्याला सांगतील की तुम्ही आज हे द्या आता तर काय पिंक डे ग्रे डे ग्रीन डे काय काय डे सगळे असे चालू झालेत सगळं म्हणजे फॅशनच नुसती चालू झाले आणि काय शिक्षक लोकच आता फोटो वगैरे मुलांचे काढत. किंवा काय करतील स्टेटस ठेवतील. सगळ्या गोष्टी आता त्या सगळंच बदललंय म्हणजे.
हम्. पण आतां सांगाल तर आमची सध्या आमची शाळा आहे ना आमच्या मुलांची ती जरा स्ट्रिक आहे आमच्याकडे असं डेज वगैरे म्हणजे आमच पूर्ण म्हणजे मराठी.
इकड हा म्हणजे आपली मातृभाषा पण त्यांना आली.
हा आता आम्ही कसं मुलांना असं ह ती इंग्लिश मिीडियमला टाकायचं असेल ना तर आधी आम्हाला. पालकांची हे का चौकशी करणार तुम्ही किती शिकले तुम्हाला जमेल का. तरच टाका मुलांना शिकवू शकता का हे सगळं चौकशी करतात.
बरं आहे.
शाळेमध्ये मुलांना इंग्लिश मिडियम ला ऍडमिशन देतात नाहीत नाही नाही तर मराठी. आणि शिस्त अजून खूप आहे म्हणजे आमचेथे वॉईस सरत नाही वईस प्रिन्सिपल म्हणतात तसेच ते आणि एक दुसऱ्या. चेअरमॅन आहेत ते पण खूप स्ट्रिक आहेत त्याच्यामुळे आमची शाळा एक सध्या तरी व्यवस्थित आहे. कुठे नाव ठेवण्यासारखं नाहीये
हम्म आहेत ब म्हणजे काही शाळा आहेत आता आपण काय काय शाळा. अ बघतोय तर मुलांना जास्त काय शिकता येईल म्हणजे नाही का आता भाजी वगैरे विकायचं वगैरे आता ते नवीन नवीन काय काय गोष्टी करताय ते अ म्हणजे राबवत आहेत प्रकल्प वगैरे की भाजी वगैरे घेऊन बसवतात आणि मग ते आपणच विकत घ्यायची पालकांनी वगैरे तिथं यायचं किंवा मग
साजरे करतात शाळेमध्ये त्याच्यातून मुलांनाही शिकायला मिळत हा तं आली का पॅरेंट्स कसेा ऑनलाईन मागवतात त्याच्यामुळे काही माहिती पडत नाही ना
तेच ना आणि मुलांना भाज्या पण आता म्हणजे ओळखायला मु मुकल झालं क काय काय कशाला काय बोलतात हे बोलतात
पालक आणि मेथीयातला पण फरक कळत नाही त्यांना त्याच्यामुळे ते करतात असं हा आमच्या शाळेमध्ये पण सध्या आहे हे सगळं चालू व्यवस्थित आहे नाहीे करतात आणि टीचर लोक पण सध्या. व्यवस्थित आम ते चेअरमन व्यवस्थित असल्यामुळे टीचर लोकांना त्यांना त्या स्ितीतच राहायला लागतं
मग तेच ना म्हणजे बेसच चांगला पाहिजे ना आधी.
हम्म तेेत
ते पुढच्या गोष्टी पण चांगल्या होतील
आणि आत्ता तर आमच्याक्च्यु म्हणजे आत्ता रिसंट हे झालेलं आहे आमच्याकडे कसं मराठी मीडियमला मुलं आहेत आणि आमच्याकडे पाचवी पासून सेमी आहे आणि सेमीसाठी एक्झाम घेतात पण एक्झाम घेतात त्याच्यामध्ये जी मुलं पास होतील त्यांना सेला घेतात आणि आ त्याच्यामुळे आता सेमीला घेतात आणि असं केलेतच्यामुळे हम् हा आणि त्याच्यामुळे आता काय आलं आता जी मुलं फेल झाली त्यांना सेमीने एम आरआीच घेतलं मग पॅरेंट्सने हे काय केलं की आम्हाला कंपल्सरी घ्यायचंय सेमी ह तुम्ही हे करताय त्याच्यामुळे मग हे केलं त्याच्यामुळे आमचे चेअरमनने डायरेक्ट त्यांच्या हातात हेच दिले दाखलेच दिले हे घ्या तुमचे दाखले तुम्ही कुठे हवे तिथे मुलांना शाळेत टाका असे पाच मुलांचं केलं अ शेवढी म्हणजे आहे सध्या स्ट्रिक आहे आमच्या शाळेमध्ये आणि कुठले असे आपले मराठी सण साजरे करणार आम्हाला कुठल्या इतर सणांना पण सुट्टी नाही फक्त आपल्या मराठी गणपतीला तेव्हा ती पाच सात दिवस सुट्टी असते आणि हे गुढीपाडवा वगैरे आपलं अस मराठी सण असेल तेव्हासाठी त्यांनाच हा तेच आहेत तेच साजरे करायचे बाकी कुठले डेज नाही काय नाही काय नाही पण एक आहे आमच्या शाळेमध्ये स्नेहभोजन करतात मुलांसाठी मणजे स्वतः शिक्षक लोक जेवण मांडणार कॅट हे असतं सगळं म्हण त्रा करतात म्हणजे आपली जत्रा भरते ना तशी बाल जत्रा करतात आपला वेळ झालं हो ठीक आहे चालेल नंतर बोलू परत हो हो बाय ठीक आहे